हॅलो ते का ते व्यवस्थित हां हां ते का प्रॉब्लेम येतोय मला काही समजतच नाही पण तुम्हाला म्हणजे तो ऐकू येतोय का आवाज? व्यवस्थ म्हणजे क्लिअर
पण येतोय आवाज येतोय
हां ते माटच्या एका फोनला तेच प्रॉब्लेम झाला
हम्म हम्म तुमच्या मो मोबाईलचा इश्यू आहे तुमच्या थोडंसं व्हॅल्यूम वाढवा त्याच
व्हॉल्यूम तर पूर्णचे त्याला काहीच प्रॉब्लेम आता मी तुमच्याशी बोलली तर व्यवस्थित आलं ना
हो हो हो इथे इथे प्रॉब्लेम येतोय.
हं इथंच प्रॉब्लेम येतोय माझ्या मते आणि पहिल्या कॉलला व्यवस्थित होत ते सगळं आणि त्यानंतर प्रॉब्लेम झाला म्हण म्हणजे कसं ऐकू आलं तर आपण कम्युनिकेट करू शक
हो हो ते तर आहेच हो ना.
हां त्याच्यामुळेच मी म्हटलं झालं आता ब्रम्हविद्येच करते मी अ ब्रम्हविद्या आप आपलं श्वसन प्रकार आणि त्यावरती
योगा यो योगाचा एक प्रकार आहे का मॅडम तो
अ योगाचा म्हणजे श्वसनाचा प्रकार आहे योगा जसं आपलं पूर्ण शारीरिक आणी मानसिक येच्या काम करत ना तर त्याच पथिने ब्रह्मविद्या पण आपलं शारीरिक, मानसिक याच्यावर काम करत. ऍक्च्युली म्हणजे सगळ्या गोष्टी कशा असतात आपल्या श्वासावर असतात ना आपण अ योगा कर तो म्हणजे काय आपल्या सगळ्या नसा किंवा शरीराच्या अवयव मोकळे होता तर त्याच प्रग तर तिने हे जर ब्रह्मविद्या केलं ना आपण श्वास कशा पद्धतीने घ्यायचा कशा पद्धतीने सर्व शरीरामध्ये फिरवायचा
हो हो हो लोम विलोम अ लोम विलोमचा प्रकार हा
अनुलोम विलोम नाही आपण श्वास तर नाकांन मधनच घेतो पण प्रकार वेगळ्या पद्धत आता बघा सुदर्शन क्रिया असते सुदर्शन क्रियेचे प्रकार वेगळे जरी ते श्वास जरी घेत असतील ना तर ते वेगळ्या पद्धतीने त्यांची क्रिया आहे अनुलोम विलोम एक ते वेगळ्या पद्धतीने भसरी काय ते वेगळ्या पद्धतीने असयना तर त्याप्रमाणे याचे पण श्वसन प्रकार आहेत ऍक्च्युली ते कस असत म्हणजे अर्धवट कोणाला माहिती देऊ नये म्हणून ते पूर्ण प्रोसेस न करता तुम्ही त्यांना जॉईन झालं कि आपल्याला सगळंच कळतं त्या च्या मध्ये ते एक श्वासाचं टेक्निक आहे बुवा असं आणि ध्यानसुद्धा असतं त्याच्यामध्ये
हो काय बर मग योगा मी करते मॅडम योगामुळे ह्युमिडिटी पावर वाढते. आपलं वजन योग्य प्रमाणात राहतं भूक लागते. आळस येत नाही दिवसभर असं कंटाळा येत नाही आणि आपलं तारुन्य टिकून राहत, ब्लड सर्क्युलेशन व्यवस स्थित राहत हाड मजबूत राहतात. शुगर, बी पी, थायरॉईड यासारखे जे विकार आहेत ते कमी होतात. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येते ना त्याच्याने आणि बॉडी सुुद्धा लवचिक बनते त्याने पण आपल्या आपल्या इथं मात्र फक्त एकवीस जूनला जे योगा दिन म्हणून की योगातून आहे त्याच दिवशी एकच दिवस फक्त स्टेटस टाकण्यासाठी लोक योगा करतात.
हा ते चुकीच आहे मग
करू नये ना डेली अहो किती पंधरा-वीस मिनिट वेळ लागतो. आपल्या बॉडीसा साठी आपण दिवसभर एवढी मेहनत करतो पण स्वतःच्या बॉडी साठी आपण पण दहा-पंधरा मिनिट वेळ देऊ नाही शकत का?
तेच ना आपण आपल्या शरीरासाठीच खरं महत्त्व द्यायला पाहिजे. आपण हे सगळं करतो हे आपलं शरीर चालवण्यासाठीच आहे ना तर मग ते शरीर व्यवस्थित चालवायचं ते मशीनच एक प्रकारचं आपण जसं कुठल्याही मशीनची काळजी घेतो त्या पद्धतीने आपण शरीराची पण त्याच पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे असं मग तेच सांगतो ना आम्ही पण आपले श्वास जे दिलेले आहेत ना आपण श्वास कशा पद्धतीने घेतो? म्हणजे आपल्याला तिकडे लक्ष नसतं आपण जसं गाडीमध्ये पेट्रोल कसं भरायचं? छ भरायच का त्याच्यात कुठला कचरा नको अशी काळजी घेतो ना तस शरीरामध्ये ते आपला श्वास घेताना आपण काळजी घेत नाही ते आपण किती पूर्णपणे श्वास घेतोय की नाही? की अर्धवट घेतो कारण आपल्या अर्ध विचार चालू असतात आपल्या मनामध्ये
हो हो ना
त्यामुळे आपल्या श्वासाकडे लक्षच नसतं ना आपण पूर्ण घेतोय की नाही श्वास तो जेव्हा पूर्ण घेऊ आपण श्वासतो तेव्हा पूर्ण फुफ्फुसांमध्ये भरला जातो. अर्धवट शस काही उपयोगा नाही अस त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठीठी काळजी घ्यायलाच पाहिजे शरीरासाठी तरी प असं.
हो हो ना हो ना.
हा आणि आपले म्हणजे जे अ
बोला बोला
स आपल्या म्हणजे संस्कृती आहे ना जसं ऋषीमुनींपासनं ते सगळं चालत आलेलं आहे योगा झाला तर पतंजली वगैरे त्यांच्याकडनं हे झालेलं आहे ते ब्रह्मविद्या आहे हे पण खूप पूर पूर्वीपासून म्हणजे दोन अडीच हजार वर्षांपासून आहे असं
हो ना हो ना
आपल्या इथली संस्कृती बाहेर जाते आणि बाहेरून आपण घेऊन येतो ते असं असत तर जे आहे आपलं ते व्यवस्थित टिकून ठेवणं हे पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे ॲटलिस्ट म्हणजे आपण त्याच्याच भागी व्हायच ती गोष्ट काय आहे आपल्या शरीराच्या भल्यासाठी ये ना. मग ती शिकून घ्यायची आपण आता योगा झालं किंवा हे झालं श्वसन प्रकार झाले. किंवा ध्यान झालं ध्यानही आपल्याला शरीरासाठी तेवढंच महत् महत्वाच आहे कारण आपण दिवसभराचे विचार असत. आणि काही काही वेळेस तर रात्री सुुद्धा बऱ्याचश लेडीजला झोपच येत नाही कारण विचार असतात. तर मग ते विचारांवरती कंट्रोल कस करायचं ना आपण जेव्हा ध्यान करून श्वासावर नियंत्रण आणू श्वासावर नियंत्रण आ आप ब्रेनवर निंत्रण येत त्यामुळे आप जर ब्रेन निर्विकार राहिला निर्विचार राहिला तर आपल्याला झोपही शांत लागते ना.
हो ना हो ना चिडचिड पणा कमी होतो आपला पण आणि लहान पोरांना सुद्धा योगा करणं गरजेचं आहे स्कूलमध्येच हे कंपल्सरी करण करावं की योगा डेली पंधरा ते वीस मिनिट तुम्ही एखाद प्रेयर कमी घ्या पोरांना. पण योगा शिकवा फक्त हे युनि पावस घेऊन किंवा शूज घेऊ त्यांची तबेत बनणार नाहीये. स्कूल मध्ये हे डेली त्यांना घेतलं पाहिजे त्यांना सवय ही लागली पाहिजे. मग त्यांचा चिडचिडेपणा त्यांना भूक लागणे किंवा हे
आणि मुलं हल्लीची पिढी किती अस्वस्थ असते ना हल्लीची पिढी.
मोबाईल दिवसभर हातात मोबाईल असतो ना त्यांच्या हातात त्यांनी ती चिडचिड हो मग इरिटेड होत आपण काही बोलू शकत नाही त्या पोरांना लगेच चिड तात आपल्यावर मग हे उपयोगच नाहीयेना. पोरांना स्कूल मधूनच सक्तीच केलं पाहिजे की नाही पंधरा ते वीस मिनिट स्कूलमध्येच पंधरा वीस मिनिट योगा हा झालाच पाहिजे.
जरी असली ना स्कूल जरी असली ना तो अ अवेअरनेस आपल्या समाजामध्ये पण पाहिजे. नुसत आपण सगळ्या अपेक्षा स्कूलकडन करणं पण गरजेचं नाही.
फॉलोफ या गोष्टीचा स्कूल मध्ये स्ट्रिक्टली घेतात आपण पैसे भर तो पण एखाद्या वे दिवस कंटाळाला तरी जाऊदे उद्या करू! अस आपलं घरातलं होत किंवा क्लासेसच होत पण स्कूलमध्ये हे कंपल्स तरी जसे सब्जेक्ट शिकवले जातात तसे हे रोज योगा घ्यायला पाहिजे ह्या स्कूल वाल्यां नी मग पोरांना सवय लागते एकदा का योगा किंवा कुठल्याही गोष्टीची सवय लागली ना ते पोर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी करू लागत. आपन त्यांना बोलू शकत नाही की तुझा होमवर्क आहे तू आता अभ्यास कर कारण आता त्यांना ते स्कूल म मधून सांगितले असत की गेल्यावर होमवर्क हा करावाच लागतो. उद्या टीचर चेक करतात मग ती सवय स्कूलमधूनच जर केली तर विद्यार्थ्यांना पण ते उपयोगाच
तसं त्यांचं ते सकाळ हम्म
ह बोला तिला बोलाव.
त्यांचं सकाळचं जे असतं ना ते पीटी वगैरे त्या स्वरूपात घेतात ते असं.
एवढं आस स्ट्रिकली कुठ घेतात फक्त वेनसडे किंवा सॅटरडे दोनच दिवस पीटी घेत होणार आहे का त्यांच्या बॉडीचा विकास होणार आहे का आज पोरांची हाईट किती कमी आहे. पोर किती वीक आहे हा पोर किती वीक आहेत आपले आज खान व्यवस्थित नाही. मग स्कूल मधून एखाद लेक्चर तुम्ही कमी घ्या. पण पोरांना ह्या गोष्टी स्कूल मधून शिकवा तुम्ही ते पेरेंट्स च तरी ऐकत नाहीये तुमच्या हातात आमची पोरं अर्धा दिवस तरी तुमच्याकडे असतात.
हा!
पोरांची फीस भरण्यासाठी आम्ही ऑफिसला जातो. किंवा बाहेर असतो दिवसभर मग ते अर्धा दिवस तरी तुमच्या हातात असतात मग तुम्ही करा ना. एखादा लेक्चर कमी करा आणि पीटी किंवा योगा ते कंपल्सरी त्या पोरांना के करणं गरजेचं आहे. तुम्हाला कस वाटत?
ते कसं ह्या ह्या लोकांना ते सिलेबसमध्ये टाकावं लागतं म्हणजे त्यांना परमिशन काढून सगळं ते टाकत हां म्हणजे त्याच्या परमिशन्स पण असतात ह्या गोष्टींच्या. म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणांवरून परमिशन घेऊन मग तो सिल्याबस त्या शिक् त्यांच्या एज्युकेशनच्या याच्यामध्ये टाकावा लागतो. तेव्हा ते लोक घेतात असय आणि ह्या प्रोसेस मग लेंथीपणा म्हणजे आपल्याच्यामध्ये एक गोष्ट करायला गेली की बराच वेळ लागतो तर त्या पद्धतीने उशीर होतो म्हणजे जरी एक दोघांच ते इच्छा असली तरी ते प्रोग्रेसमध्ये ते काम नाही होत बो असं आणि आपण जर अस आता मी कर मला असं भरपूर वाटत की मुलांना मार्गदर्शन कराव पण हया मुलांना वेळ कुठं असतो ना अशी गोष्ट असते मुलं फक्त रविवारी थोडस त्यांना हे असत वेळ असतो तर तेवढं आपल्या घेत य नाही मुलांकडन आ हे जे आहे ना ब्रह्मवितेचा ते मुलांसाठी आम्ही सुट्ट्यांमध्ये घेतले क्लासेस
हो काम
हा पण तेवढा अवेअरनेस हया मुलांमध्ये नसतोच कारण पॅरेंट्सला जेव्हा तेवढ त्याच हे होईल माहिती होईल किंवा महत्व कळेल तेव्हा ते मुलांना सांगतील ना अ त्याच्याशिवाय मुलं जॉईन नाही होत
ह
हा तेच ना मग तेच म्हणजे आप आपल्याकडे देण्यासारखं भरपूर ये पण ते घेणाऱ्याला घेता पण यायला पाहिजे बॉअस गोष्ट आहे हम्म तर आपल्याला खूप वाटतं की बॉ मुलांमध्ये खूप चांगलं सकारात्मक बीज टाकायला पाहिजे ते आपण पण घेता पण यायला पाहिजे अस असत म्हणजे जस आप जमनीमध्ये एखाद बीज टाकलं ती जमीन कशी त्याच्यावर पणअसताना ते म्हणजे ती तेवढी ऍक्सेप्ट करू शकेल की नाही हा तेच तेच म्हणजे मग त्याच्याशिवाय ते शक्यच नाही ग असं त्यामुळे ठीक आहे पण तरी आपण होपुल राहायच की आपल्याकडन काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे किंवा आपण चांगलं कोणाला काही देऊ शकू ब असं तर ते प्रयत्न करत राहायचे ब असं मला वाटत हो कि नाही त्याच्याशिवाय ह ह तेचग असं याच्यानेच आपण एकमेकांना विचार देऊ शको आता मी शेजारी किती ण दिले तरी मग तेवढेच राह आपण जेव्हा अश पद्धती क करू शकू तेव्हा सगळीकडे ते आपले विचार पोहोचतील बस
हम्म हो हो चाले हो मला पण छान वाटलं मॅडम चला ठेवू का मॅडम बाय हो हो बाय